हॅलो हॅलो
हा काय करतेयस हा हा काय नाही म आता बेंदू राहिलाय काय घेणार आहे मग
आता बघू अजून तयारी करायची
हम्म हम्म् नाही अजून कुठलं होतय आणि अभ्यास तरण कसा चालू आहे मग
आता सुट्ट्या आहेत व पाच महिने कंटाळा आहे घरी बसून
हा हम
हम्म तेच
माझे पण आता सुट्ट्याच आहेत आता इंजिनिअरिंगला घेतलं ना ऍडमिशन
कोणत्या कॉलेजला घेतल्यासगत
मी आता एन आयटी ला घेतल तू
हा मी आता कणरी म्हटलंय सिद्धगिरीला
हा हा म न जाणं कस
आता बघू मम्मी म्हणते हॉस्टेल ला पण आता येऊन जाऊनच करणार आहे मी
हम्म मग येऊन जाऊन होईल काय तेवढं
होतय की पप्पांच ऑफिस तिकडेच आहे ना
हा हा मग ये न जा आणि पप्पांबरोबर कितीि ते किती कॉलेज आहे मग
होय नऊ ते चार
हा माझ काय आठ ते तीन असते
हा
माझी काय बस होत आहे ना म ती पण आता बस आत घेण्याचा आता चाललंय बघू हो गाडी घेणार होते पण आणि राहू देत म्हणलो तिकडचा रोड पण नीट नाही आहे ना अजून
हो हायवे आहे ग तो मोठा
होय रोड पण नीट नाही आहेत मग म्हंटलं मग कॅन्सल केलं तू बघितलं असच की नाहीय अजून त्या नंतर न जेवायचं
हा हा
मग ट्रिपला तीन कुठे गेलेलेस का नाही सुट्टीमध्ये ट्रिपला कुठच नाही. ट्रिपला कुठे गेलेलीस का हा हा कुठ जाणार म?
तू
बघू की बघू की आता
गु
मग ट्रिपला तेन कुठेच प्लॅन करणार नाही.
आता बघू म्हणतायेत पपा
हम हम् तेज्या ह्यज्या नुसार प्लॅन हा
होय हम्म ह
कुठेय आता काय बघायचंय मी म्हणते इकडे गणपतीपुळ्या
हा हा कोकणामध्ये
हा मालवण आता पावसाळ्यामध्ये भारी वाटतय ग तिथे नाही होय नाहीतर काय म जुलैमध्ये जायचं धबधबा बघायला.
हम्म काळंमवाडी
हा.
ह छान आहे मग पॉइंट छान वाटतात पावसाळ्यामध्ये
होय.
आता आमचं पण चाललंय ट्रिपच बघू आता
कुठे जाणार आहे?
आता आम्ही म्हण तो गोव्याला जायचं पावसात पण भारी वाटतंय ना तिथनं जाताना आंबा घाट आणि बघायला.
होय.
हो बघणार आता तिकडेच जाणार.
हम्म
बरं नाही का?
हो तब्येत बिघडली ग तू मध्ये दोन दिवस नव्ह तीस काय घरी
नाही नव्हती बाहेर गेलेली.
आता रंक्या वर जायचा
हा हा.
हा म्हणून मला तुला पण सांगायच दिसलीच नाहीस तू
होय नव्हती अगं कॉलेज पण आता स्टार्ट होईल ना माझ पण आता कॉलेज ती एक जुलैपासून होईल स्टार्ट
हा.
ती मूळ नको वाटाय लागलय.
अ घरी बसून कंटाळा आलाय.
मग तेच तर आहे ना म्हणून मग आता बघू आता कॉलेज स्टार्ट झालं की मग रुटीन चालू होतं हाय तसं
होय आता तो पर्यंत काय करायचं?
तेच की म आता बघू काय होतय काय आता अभ्यास पण आता चालूच आहे ना सेकंड इयरचा, कंटिन्यू.
हा अगं तुला अभ्यास तरी य,, माझ तो पण नाहीयेऽ
होय,, कंटाळेत असल ना ते घरात बसून तनऽ
भरपूर रोज काम करायची आणि बसायचं,, तेवढंच.
टीव्ही बाघत,,, बाकी काय नाही.
काही काय स,
असा कंटाळा येतोय बई लय जास्त,, असं सुट्टी नको वाटऽऽ त्याग,, जे कॉलेज असतय ते बरं असतय. होय टी वी, असं नको वाटतय एक सारखं बसून बघायला. किती बघणार,, त्यात बघण्यासारखं पण काय नसतयऽ फोन घेऊन पण आता नको वाटा लागलंय,, होय. फोन घेऊन पण काय आता नको वाटतय,, हा मग तेच तर आयऽ किती तर ते इं्स्टाग्राम, सोशल मीडिया, तर किती बघणार.
नाहीतर काय.
किती, आता मला पण इथे एवढंऽ असतोय घरी, काय करायचं अस समजत नायऽऽ शेवटी अभ्यास घेऊन बसतोय,, नाहीतर झोपतोय तरी.
मी पण झोपतोयच नुसतं आता. रात्री तीन, चार वाजता झोपते मी,, झोपच लागत नाही.
हा मग तेच तरर आय. काय करायचं काय समजतच नाय आता सुट्ट्या पडल्यापासून असं नको वाटतय कॉलेजऽ कॉलेज, कॉलेज असतय ते बरं असतय.
नाही तर काय.
काय नाही म्ह निवांत.
निवांत,
ह
ह ह नाही
आता टि्पच बघूया मगऽ
होय,
मग ह्यावेळी काय? बेंद्राला पुरणपोळी तू करणार का?
बघू, शिकायची म्हणतेय आता.
हम्म, हम्म, आला ना आता दोन दिवसांनी,
अगं ते फुलेवाडी मध्ये के नै नवीन बैल आल्याय बग रंगवलेली.
होय का? कितीला आय?
मी तिला बघितलेलं के नै त्या चौकशी करते की नंतर सांगते तुलाऽ
हा हा, चालेल सांग.
घेऊया तशीच,
हा चालेल,,
हम्म,
उलट ते कलर केलेल चांगले वाटतात, थोडी मोठी पाहिजेत ना,
होय,, नंतर शोला ठेवता येतय गं.
तेच की, आणि त्या नदीवर पण हे असतंय,, बेंदुरचं मोठं,
होय,
वय, पंचगंगे नदीवर असतय की, सगळी बैलं येतात.
जाऊ या बगायला,
जाऊया की.
घरीच आहेस ना जाऊन या मग.
हम्म, चालतय येऊया की.
हम्म,
आणि अभ्यास तेऽऽ नर्सिंगच जमणार ना आता.
होय. तग जमयच भरपूर.
सेमिस्टर त्याला असते का?
असते की. आपलं म्हणजे आपलं कस ट्वेल्थच होत ब तसच सेम काही फरक नाही.
ह सेमिस्टर म्हणजे त्याला सिक्स सेमिस्टर ना.
होय आणि फायनल फक्त एकदा्याच असते. हो आणि फत फायनल एकदाच असते. होय तीन वर्ष झाल्यावर एक दाच फायनल.
हा म्हणजे इंटर्नशिप तेन असते का?
हो सहा महिन्याची इंटरशिप. लास्ट इयर पासून हे चालू होते ग. शिफ्ट वगैरे हॉस्पिटल ला.
हा हा म्हणजे त्या इंटरशिप असतात. मग जमल काय भीती वाटत नाही ना ब्लडची.
नाही. स्वतच काढायला भीती वाटतय ग. त्यांच काढयला दुः
होय तेच तर आहे. नंतर ना कस घऊन होय तुझा पण या लागलाय लईच- काय आणि मग. निवांत. हम्म मला पण आता कनटाला आला ग. काय करू काय समजतच नाही घरात बसून दुपारचं ते.
नाही तर काय.
तर असं उद्योग करत बसायचं जेवण कर कुठं काय? कर आता कालच मी रोल केले होते बघ.
एवढा कष्टानं करायचं आणि आपणच खायच.
होय न‌ मी काल म्हजे मॅगीचे रोल केले होते बॉल्स.
हा.
हो. ते केले होते आणि मंचुरी पण मध्ये केली. सुट्ट्या असल्यापासून सारख रेसिपी मध्येच बघाय लागलोय. आता आज बघू आज जमलं तर पाणीपुरी करायची असं म्हणतीय. बघू मग काय होतंय काय नाय.
पुरी केलीस का नाही तू पुऱ कशा बनवणार?
पुऱ्या काय आपण विकत आणायचा ना.
हा तेच तळायच्या आणू नको रेडीमेड मिळतात बग.
हो मग तेच आगणार. आता बघायचं ते जाऊन बघू संध्याकाळी मग हम्म हम्म बघू की आता संध्याकाळी काय होतं.
चालतय कि.
हम्म मग आता मग हे काय घरातेन कसंय म.
बर सगळंत हाये थोडं टेन्शन आहे थोडं चांगलं हाये.
हम्म हम्म नंदू आता कुठेय कॉलेजला?
आता ती महावीरलाये.
ह ह.
तुमचं दिदीचं बाळ केवढं झालंय ग आता.
आता दीड वर्षाच झालंय ते.
हा हा हा
आणि मग कसं आहे काय काय
काही नाही बस सध्या निवांत अग पाऊसच नाही पडलेला जास्त
आं पाऊसच नाही होय तेच की किती आता किती दिवस झाले पाऊसच
हो अगं आपल्या नदीतली ग मंदिर बघितलीस तू
हो बघितली की मग चालतेय करते मग तुला मी नंतर
हा चालेल
हा